हॅलो!
हा बोला.
हम्म काय चालय.
काय नाही बसलोय बोल.
अच्छा जेवण झालं? हं. हो आत्ताच झालं.
हा हा
कुठलेत तुम्ही?
बाहादुरले कोल्हापूर जवळ.
अच्छा! कोल्हापूरला मिस्टरांचा असत येन जान.
हा हा तुमचं गावं कोणतं. इंदोर, खाली इंदोर चे वाघमारी म्हणून आहेत त्यांनी पण त्यांनासनी पण केलता कॉल मी.
हो हो हा सांगितलं होतं मला. हम्म
माझे आता दोनच राहिले आहेत.
हम्म तेच आजच्या दिवस आता कम्प्लीट करायचंय ना म्हणून-
आमच अजून चौदा आहेत.
अरे बापरे!
होतय का नाही काय कळना.
हम्म हम्म करत राहायचं बघायचं काॅल.
नाही. प्रयत्न करतोय पण लेडीजच आहेत ना जास्त करून. आणि पोर आहेत सगळे कामानिमित्त जरा, बीजी अस्तात त्यामुळं हे वायलय.
हम्म हम्म संध्याकाळी करायचा फ्री टाइममध्ये नाही तर.
माझे चार बारा
हां. हां.
चारला गेले का मग सकाळी सात आठ वाजता घरला येत.
म्हणजे नाईट ला जाता का?
होय. चार ते बाराए. एम आय डी सी त. ते
अच्छा.
हा.
बर. या इंदूर ला कधी आले तर. हं. इथ खूप आहे. चांगल असं फिरायचं वगैरे.
सांगितले तिने. भरपूर काय काय माहिती सांगितली.
हो.
त्यांच काय ऐकत बसलेलो मी.
हा. हा.
नाही चांगलं बोलालते. अरे.
हं हं. बरं आज तुमच सांगा तुमच्या इकडे काय? काय? तुमच्या इथं काय काय ते सांगा.
आमच्या इथं आहे भरपूर. आता कुठलं काय सांगायचं.
फिरायच ठिकाण सांगा. खाण्यापिण्याचं काय भेटतं ते सांगा.
आमच्याकडे फेमस तांबडा पांढरा मिळत. नाही सगळीकडे तेच फेमस आहे. कोल्हापुरात. म्हणजे हा - -टेलला जेवण्यासाठी हो मांसाहारी जेवणासाठी तांबडा पांढरा फेमस आहे इथ.
हा. हा.
हां. कोल्हापूरी जेवण.
हम्म. हम्म. कोल्हापूरच ते पण छान भेटतेय ना?
काय?
कोल्हापुरी चटणी वगैरे ते पण छान असते.
हो.
हम. आम्ही आलो होतो. अ देवीला. कोल्हापूरच्या.
अंबाबाईला.
हां.
हा.
ह म्हणजे आत्ता मे मध्ये आले होते.
हा. हा.
हम्म. सुट्टीला जस पोरांना सुट्ट्या लागल्या की मे मध्ये जातोत ना गावाला हा, हा तेव्हा आल होतो दर्शन करायला
गर्दी नसल तवा
हो नव्हती एवढी
दसऱ्या वेळी भरपूर गर्दी असत्या
हा इथ कधी अ
तर मिळत नाही मग
हा ना इथं अ नलखेड्याला आलात का कधी बागलामुखीच्या देवीला
नाही
ह ती देवी पण खूप सुंदर आहे छान आहे एकदम
हा
हम
आम्ही इकडे जास्त करून गणपतपुळे साईडला जातोय ना
हा, हा म्हणजे जास्त कोकण भाग फिरलात तर
कोकण भागातच म्हणजे दरवेळी कोकण भागातच जातय आम्ही पोर, पोरं
आम्ही आता दोन वर्ष पहिले गेलो होतो आमची अनिव्हर्सरी होती ना मे मध्ये तेव्हा गेलो होतो ह छान वाटलं तिथे पण पण ते निसतं मासाचं तिथं खायला
ह पावसमध्ये मालवणला
हो मालवण मध्येच गेलो होत पण ते
माश्याासच आहे ना समुद्र सगळं मासं मात
अच्छा
जास्त करून मास खायलाच जातेत तिकड
हो मला तस म्हणजे असं पातळ रस्सा वगैरे नाही आवडत माशाचं असं सुक्क फक्त मी खाते
ह
हम् सुख फार आवडतं असं बेसनपेठ मध्ये केलेलं किंवा असं असं रवा तेन लावून केलं ते आवडतं मला
हा
पण तिथं गेले ना ते म्हंटलं त जेवायला तुला हेच भेटणार आहे दुसरं काही नाही आणि आता असं पहिल्यांदा काही माहित नसतं ना आम्ही घेतली थाळी, थाळी मागवली ते म्हटले थाळी थाळीत म्हणजे असं पूर्ण जेवण येतं तर खाशीन का म्हटलं हो ठीके मागून घ्या खाईन म्हटलं आणि ते वाटलं खायला
त्याच्यामध्ये ते सुकट परत ते तसलं गोल, गोल काय असतं ते
आ
हा ते होत माशाचा रस्ता वगैर नकोच म्हंटलं खायला मी थोडस एक, दोन खास खाल्ले तसच त्या माग शिकून दिलं
कायम सवय अस कानाला बांधत होतं तिथ या ना
हो ना मी आता घरात पण मी म्हणजे आईच्या इथं तर कधी खाल्लं नाही. आमचं कसं होणार? धरण माशाचं धरण, आम्ही मासे विकायचो म्हणजे, मी लहान असताना चौथी पाचवीत असताना
हा
दोन तीन वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट घेतला होता. सातारा साईट आहे बघा दुरंदेवाडी आसनगाव म्हणून गाव आहे.
हा
तिकडे धरण हे धुरंदेवाडीमध्ये धरण हे मोठं तर त्यात धरणामध्ये आम्ही हा, त्या धरणामध्ये माशे टाकले होते. आम्ही छोटेसे पिल्ले तर ते मग ते विकत होतं आणि ते मोठे झाले ना माशे मग ते विकायचं म्हणजे प्रत्येक प्रत्येक प्रकारचे मासे होते त्यात हो तीन वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट होता आणि ते माझे वडील करायचे पण आम्ही असं वडिलांसोबत नावेत नं जायचो मासे पकडायला जाळी जाळी टाकायचं ना
हा
हा तर मग ते खेकडे, माशे पकडण्यासाठी ते छान वाटायचं खाल्ले नाही कधी. मी माझा डब्बा ना सरांना द्यायचे खायला, मासेे घेऊन जायचे आणि सरांना द्यायचे.
हा
नको म्हणायचे मला आवडतच नव्हतं सरांचा डबा मी खायचे. सर म्हणायचे ठीक आहे इथ चालतंय चला माझ्यासाठी तरी आणत जा म्हणायचे. हो
नाही ते, कायम आपल्या पुढं समोर असल्यावरती खाऊचं वाटत नाही ना कायम तेच तेच
हम्म नाही पण, त्याच्यामध्ये खूप म्हणजे असे प्रकारचे मासे होते असे कटला अस परनेस, गिरी, बांगडा
असे वेगवेगळ्या प्रकारचे कटला असा मासा आहे ना मोठा होता. एक किलोचा
हा
हो अन बांगडा असा अर्धा किलोचा होता. सफरनेस त ते अर्धा किलो भरायचे ते पण छान वाटलं तिथं, पण राहायला वगैरे खूप मस्त वाटलं, अशी आमची झोपडीच होती असं पूर्ण असं हेज घर नव्हतं त्यांचा एक अशी झोपडी होती तिथं
काळ्यात होतं तसंच
हा तसं
हा हा
खूप छान वाटायचं पण तिथलं.
नाही, पहिला जे असायचं ते दिवस वेगळेच होते. आता काय वेगळंच हाईत
हम्म मग नंतरनं परत आमचे बाबा वारले होते. तर मग बाबा वारले तर मग आम्ही परत तिकडे गेलोच नाही. मग तीन वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करून परत इकडेच आलो मग.
आता इंदूरला...
आता लग्न झालेय ना सासरी आता इंदूरला आता. अ अठरा व लागले दोन हजार नऊ मध्ये झाल होत लग्न.
हा हा...
हा... दोन मुले आहेत एक मुलगा एक मुलगी.
म्हलं माझ्या वयाचे असतील.
हम्म तुमचं किती हे.
माझं आत्ता अठ्ठावीस रनिंग आहे.
अच्छा! म्हणजे मला आता तेहतीस चालू आहे बहुतेक तेहतीस का चौतीस.
हा....
हम् मी एकोणीशे त्र्याण्णव ची आहे ना.
हा हा..
ह हं... तुमचं सांग.
तीस सहा एकोणीसे नव
हा हा...
सहा सात वर्षाचा गॅप असेल.
हा हा.... माझ्या आणि माझ्याहसबँड च्या ह्याच्यामध्ये पण म्हणजे दहा वर्षाचा गॅप आहे दहा.
पहिलाकाय म्हणजे एवढं बघायचेच नाहीत थोडं.
हम्म...
होय वे....
म्हणजे आम्ही म्हण बघायला आलते ना बघायला आलते तेव्हा आम्ही पण. काही लक्ष दिलं नाही कशाला कोण बघताय एवढं तारीख सण किती येन काय. किती आवडलं की आवडलं.
हो पहिलं तस झाल. पहिले तर आई-वडीलच बघायची मुलगी काहीठरल नाही
त मला म्हणजे खूप... आलते ना म्हणजे पंढरपूर, सोलापूर, पुना. इक डले तिकडले खूप आलते दोन. पण नंतर ना परत जस हे आले. तसे फक्त मनच नाही केले मी डायरेक्ट हा बोलले.
हम्....
घरच्याला पसंत असल्यावर मग काय पुढं बोलून चालणार आहे.
हो... नाही त्यांचं म्हणजे कसं म्हणण होतं की लांब आहे लांबच. प्रवास नको हा... ते मला म्हणायचे की खूप लहान. ते तर नको होत मी म्हणायचे उलट लांब असलेलं चांगलंयेणं जाणं राहत. मन...
ह
हा... तरी काय ना आता सवय लागली त्यामुळे आ काय वाटत नाही एवढं.
हम्.
हम्म सहाशे का सातशे किलोमीटर आहे ना इथं ना इंदर ते पुणा.
एवढ्या लांब आहे?
हो.
मला वाटलं जवळ आहे पुण्यातन.
नाही नाही नाही सहाशे-सातशे किलोमीटर पडते.
आमच्या इत ना अडीचशे किलोमीटर आहे.
पुणा.
पुणा.
हा तिथं माहेर आहे माझं.
हा.
हम्म आता काहीतच्या ब बस रात्रीचे बस असते ना त्यामुळे आता काही परेशानीच कामच नाहीये रात्री ही नऊ वाजता जरी बसलं तरी तिथं सकाळी सात-आठ, आठ वाजे जातो आपण पुण्याला.
हा हा, म्हणजे आठ-नऊ तासाचा प्रवासच.
हो. बस आता ते म्हणजे रस्ते चांगले झालेत ना आता त्यामुळे लवकर जातात बस.
अ अजून चालू आहेत.
हम्म, तिथ जेवायला वगैरे रात्रीची गाडी थांब दे सकाळी चहाला आणि रात्री जेवायला.
हा हा.
हम्.
इकडे आपलं महाराष्ट्रात असतय तसंच आहे का तिकडे?
नाही हित जरा वेगळं. मी म्हणजे जस ना मध्य प्रदेश.
मध्य प्रदेशमध्ये येते का?
जे आपलं महाराष्ट्र सोडून पहिलाच जे येतं ना ते मध्य प्रदेश. मधलच सगळं मधलं.
मध्य प्रदेश माहित आहे.
काय म्हणतात?
मध्य प्रदेश माहित आहे म्हणला नकाशा आहे घरात.
हो, मध्य प्रदेश म्हणजे आपलं महाराष्ट्र सोडून बॉर्डर क्रॉस केला का नाही म्हणजे पहिल्यांदा तर तेच आहे, हो.
दिल्ली पण मध्य प्रदेश मध्ये येते ना?
हो पण ते हिथनं दिल्ली तेवढंच आहे सहाशे किलोमीटर आहे दिल्ली हिथून.
आणि जयपूर किती किलोमीटर आहे?
कुठलं?